हॅलो
हां बोला
हा घेऊनच झालेत मग नाही.
हा जेवण ते झाले.
उपास सोडला का?
हा उपास सोडला न
या मग मुग जवाला
नाही ते आता रात्रीच खातील सकाळी खाऊन घेलते ते लवकर पण मग.
असाय. अन ते आज जा जाणार होते काय झालं फुलताबादला.
नाही तारीख लाबली होणे.
लांबली का?
हा
न सहे का
हम्म
हम्म तिला काय पाहिजे पैशे द्यायचे का त्या बाईला
आ
त्या बाईला का पैसे लागतात काय रोज रोज येती घरी
कोन आते तेते त्यांनाच माहीती
हा का का ह ते ऑपरेशन आता होत नाही ना या दिवसात
झाले ज मग काल कोणाला तरी आणून. सोडल अम्ब्युलन्स न हम्म
हम्म कोण आपल्या गावात
हा आ
माल जाऊन आता दिवाळीच्या टायमालाच करू आता.
आता पुढल्याच वर्षी उन्हाळ्यात
हा
हो कराचं होत
हाव ना लागणार. हा ना येलानं मुळं सगंळ उकलन ते
अ
उकासक झालय ती
म्या तुम्हाला माग तारीख दिली होती परत
हाव ना पाहिल होत ना मी आता सोड अग उन्हाळ्यामध्ये
हा आता उन्हाळ्यात कराच-
हम्म झाला काल
हा दिले ना
हा बय हा
हम्म दोघाला देलय ना
हा दोघाला दिलती.
सांगाय जा हम्म दो दो दोन मिनिट झाले आजू बोलत्या का झाल.
गण झाला परत लावाचा दुसरा फोन
ठीक ये चालनं पुन्हा लावितो.
हो.